हा हॅलो हा तुमचा तुमचा आला.
हाव का हा तुमचा पण येतय. काय चालू आहे झाला स्वयंपाक, हा येतय ना येतय. हा हिकडूना आवाज येतात हा.
झाला का स्वयंपाक. हो मग असं तुम्ही लावला त पोळ्या होेतच नवत केली.
ह ह ह तोय तसच गेला आता हा शेवटचा लावला हाही तसाच गेला.
हो का?
हा अजित दा ले झाले आजचे कॉल पाच कॉल बाकी होते ना? नाही तीन कॉल असेच झाले. एक केला होता तो मला आता डस्कनेक्ट झाला.
हो का?
हम्म आता झाले ते आता तिन्ही बहिणीचे. तुमचे किती राहिले?
आ
तुमचे किती राहल म्हटलं.
माझ आणखीन दहा.
हाव काय? आता हा
कॉल आहेत आता म बाकीचे आहेत ते तीनच्या नंतर बोलतो म्हणतात, त्याची बाकी आहे माझी बाकी आहे.
हे बी आता येले, बी वरत जायचं होतं.
हो, अहं, हाहाहा.
ह मला माहिती
हो जाऊदे एवढ्या वेळ.
हा दहा मिनिट, नई एक कॉल झाला की. मग लागलाच अधिक संध्याकाळीकडच.
होा हो तसं करन ना मग.
बाकी असतील जेवणं.
हाव जेवण झाले. मगाशी स्वयंपाक चालू होता स्वयंपाक झाला लगेच बाबा आले जेवण करायले.
हम्म.
पापाला गेलं वाढवून आणि आई आले आई म्हणे आपण जेवण करून घेऊ म्हणे मग
हम्म
बरं होत म्हण एखट काहून त बारा एक वाजेपर्यंत आपलं रिकामपणच होत नाही हो ताई.
नाही कामाच चालतय. हा काही ना काय चालूच रायते.
माझे पण तर चालूच राहायते त्याला काय मुलं शाळेत गेले म्हण मुलांच काय टेन्शन नाही.
दिवसभर
हम्म आता तीन वाजेपर्यंत येत नाहीत ते घरी.
हा काय गावातच आहेत की काय?
नाही-नाही हिवर खेळले सेंट पॉल मध्ये.
खूपच फि असी ना सेंट पॉल ची. आम आमच्या एरियातले एक दीन. एक दोन ऐत मात्र आमचे.
नाही ना गावात नाही. ते का ना पाचवी-सहावी पर्यंत शा मराठी शाळा येतात कधी काय झोपडपट्टीतलेच लेकरं.
हम्म हम्म.
म ते लेकरं मग काही बोलतात कशे ही वागतात.
हा.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
हां.
मग तिथे सातवी पासून हाय ती.
हम्म हम्म.
टाकलत चाल
हाव ना. आमचे मराठीमध्येच आहे.
शाळेत नईत गेल्या का त्या?
आलेय घरी हम्म. सकाळची आहे ना.
हाव सकाळची असली की धावपळ-धावपळ.
हम्म.
असतं मुलांले सक काळी साडेआठ वाजे पर्यंत पूर्ण तयार करून द्या डब्बा करून द्या. कोणी काही मांगते कोणी कोणती भाजी मागते मले हे नई आवडली तो म्हणतो मले ते नई आवडली.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
एका एकाचच चालू राहते.
कस जायच आता?
हम तर म प्रत्येकाला अलग-अलग भाज्या द्या लागतात करून.
नावं.
हो असंय
करावस लागतं त्यान नई खाल्लं तर मग करावस
नाही मंग जेवत नाहीत ते तशेच राहायता तर नाही जेवले तर मॅडम मंग डबा फिनिश जबरदस्त ती कराय लावते.
हां.
हाव त्यायले असा आहे ते जे जेवढं पाहिजे तेवढच पाहिजे जास्त देऊ न हां ते आम्हाले म्हटले मॅडी मॅडम खाऊनच जा म्हणते हे सगळं.
हम्म हम्म.
करतात तो.
बरं आहे ना तेवढं ना जेवतात नई ते कई जेवत नई ते.
नाही घरी काही जेवत नाहीत कि ते.
हम्म.
घरी अजिबात जेवत नाही तर ती शाळेत जेवले भाजीपुडी तेवढीच.
हाव ना.
आपण ज जबरदस्ती घरी आली की, टीव्ही त्याच्या जवळ बसात टीव्ही जवळ तुम्ही पाहिता ट्यूशन. येतात थोडे खेळतात बस तेजूच तेजू चालू राहते. संध्याकाळी ना जर भूक लागली भूक लागली हे नई पाहिजे नी ते नई पाहिजे हे भाजी नई पाहिजे नी ते भाजी नई पाहिजे.
चालूच हाय ना
हाव हाव.
चालूच आहे. हॅलो. हॅलो. हॅलो. गेला वाटत बाई, याचा आवाज. आवाज गेला की, डिस्कनेक्ट झाला काय माहित आता पूर्ण कॉलेज ही
नाही येऊन राहिला ना डिस्कनेक्ट झाल्यात. तर मग तरी, काही नाही.
हाव हाव चालूचय आहे वो ताई तुमचा आवाज नव्हता येऊ राहीला.
चार मिनिटात राहिले, थांबा ना आता.
हाव हाव त्या, दादाला जाय लागते वाटते शेतात.
ते रेंज कमी जास्त करते ना हॅलो.
हा बोला ना बोला.
गावात तर येत म्हणून, म्हटलं मी म्हटल काय माहिती.
नाही, नाही आवाज येऊ राहीला आणि तुमचा येऊ राहिला आवाज
तुमचा मले नाही आला वाटते.
नाही का?
अं.. अजिबात नव्हता आवाज आला एक मिनट.
साडेपाच, चार मिनिटं का तीन मिनिटंच राहिले आता.
हा.
हे कोणाले एकच मोबाईल आहे का तुमच्या इथं.
हा. ती बी एकच मोबाईल आहे.
म्हणून, पंचीत पडते माझ्या जवळ माझ्या जवळ ही होता होता आतापर्यंत मोबाईल आता. आता घेतला त्यांना नवीन घेतला मग त्यांचा मला दिला.
हम्म. नाही माझा खराब झाला आहे
हांव.
नाहीतर माझ्या जवळ होता मग खराब झाला मग आता तशी बी आता यावेळेस संगी असते मग काही एवढा विचार विचार नाय केला जाऊ द्या.
हो, नाही माझ्याजवळ मोबाईलच नव्हता. आता ज्यांना देला त्यांनी नवीन घेतला त्यांना
हम्म.
मग त्यांचा जुना जो होता तो देऊन दिला त्यातही तो इतका भारी आहे दिले. एक तर चार्जिंग होत नाही त्याची, नाही तर मग त्याचा ते हँग पडते तो. मी होतो मला काही जास्त जरुरत पडत नाही. हो मला, काय जास्त जरूरी नाही तुम्हीच पाहा. हो, मी पाहतच नाही ना मोबाईलच नाही पाहत मी जास्त
आम्ही नाही ते घर तसही घरी असल्या की लेकरं पाहितात. आता, आम्हाले काय हे वर्ष काढाय लागते कसं, तरी रिक्स लागतेय.
बाई आवश्यक आहेच ना, घरात पाहिजे तस नाही.
हम्म. आता, हा मोबाईल बी हँग पडायला लागला की नाही काय जास्त दिवस चालत नाही ना हं.. फाईव्ह जीबीचा घ्यावाच लागते, मग अजून दुसरा.
हे मुलं गेम, खेळतात की तेच्यात.
हम्म.
गेम खेळू खेळू पूर्ण हँग पडतेले.
तरी मी खाली जास्तं ठेवतच नसत ते मोबाईल पण तो आता दोन तीन महिने झाले जास्तच करून राहिला.
हो हे आता उन्हाळा भर पोरायण वापरला असेन आमच्याहीथ बम त्यांना मोब पहिले वापरले टीव्ही न लॅपटॉप बसं.
ती पाहून पाहून तीन करून टाकली.
आपल्याला अस काम पडलं की तो मोबाईल लवकर हे नि होत ना.
मी तर मागच्या वेळेस तो पहिला टास्क होता ना मी ते. मी त्याच्या ते घरी असले तर बोलो मी.
हा हा.
पहिला ट्रॅक्स होतात त्याच्याच त्याच मोबई मोबाईल व होता आणि हा मोबाईल त्यांच्या जवळ होता.
हम्म हम्म
मग मी ते ते घरी असले तेव्हाच हे कर सोडवला तो टास्क.
ह माझ बी हा म्हणजे त्यांचा विचार करायला, मिळ म्हट आपल्या मोबाईलची गरंटीच नाही.
नाही नाही.
आता हे कस याच्याार हेवी झालं तरी बी मग. दुसऱ्या घेतला जरी सिम आपलं याच्यात त्यात करतोच आपण.
हो हो.
त्याच्यान मी काही एवढं म्हणजे. माझ्या माझ्याजवळ होताय तर तो समजा त. फोर जीबी चा म्हण त्या तेवढं चालतच नव्हं का?
हो हो.
हो तो फराक आणला नाही.
नाही हो घेतल्या जाते ना मग. घेतला काय केली भाजी आज? जरी नऊस मिनिट झाली. हॅलो हॅलो आवाज नाही येत आहे हो ताई तुमचा. झाले एकच मिनिट राहिला आता. एक मिनट झाला की झाला. हॅलो हॅलो आवाज नाही येते त्याचा.
कला करून, हा पेन पाहि कधी खराब झाला.
आ हॅलो. हॅलो हॅलो
ते डोड्या लगत राहते जाईन डोळ्यात. इकडच असं ब बंद करून असं झाले दहा मिनिटं
झाले झाले. बरं ठीक आहे ते ठेवा द्या जाऊ द्या त्या दादा ल शेतात जाऊ द्या. ठीक आहे ठेवतो. माझा आवाजही चालला. झाले दहा मिनट, हो हो ठीक हाय ठीक हा मी तुम्हाला म्हटलं पण माझा आवाज नाही गेला तुम्हाला. हाव काय? बर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद.